हॅलो
हॅलो
हा बोलोल.
हॅलो
लो
हा बोल
हम्म काय मानी
हा ना तलाग तर देईल क नाही खायला. हम्
काय पाहिजे.
चलाग
आवाजी नाग.
त्याला काय तर खायला दिसील की नाही म्हटलो ग.
आहे तीेत की हायच. तर पहिला तो काय खाहीत नाही पहिला तो मोबाईल बघून मन शांत करतोय. तासभर आता काय उठत नाही तो मोबाईल बघतोय हं पाच पर्यंत ट्युशन ला जायचं असतं साडेपाच ला. मग त्या अर्ध्या तासात काय पाहिजे ते खायचं.
हम्म
तू मोबाईल आणि गेला तर कुठे तर पळून.
मग तू तर नेट बिटी संपवलीस तर काय करायल तू
होय मीच संपतोय बघ.
हम् मग तू काम करल्यास म्हटलं तूच समजल्यास. काय घेऊन आली.
नाही बाई घेत नाही आता आल्यावरच की पाप
काय घेऊन आलीस ग मग मोरणी गेवुन कसला
टॉप ग शॉट कुर्तीज
हा लेच हुत मग भिताडासं
का पाहिजे होत
खोट्या तोंडाचे तुज तू जातेस आणि घेऊन येतेस आणि मला म्हणतीस होय
अगं त्यातलं एक आणलंय काय आणि त्याचा गळाच बारका हाये
माझ्याकडे एकच होता तो शॉर्ट त्यो बी सोनी घातल्या घे म्हणून घेऊन गेली नाही ते बी
मी घालतच नाही तो आणून तसाचा तसा आहे बघ
ह मला
मला काय आवडाय नाही मला तसला आहे माझ्याकडं लँग आवाज येईना ग तुझा रेंज नाही वाढत तुला
काय ग ने तुला रेंज आहे की नाही ग
मला हाय की
हॅलो मला
हॅलो
टॅप
मला आहे की ग फुल्ल फोरजी दाखवाले की
मला पण फुल्ल आहेय की
हा ते एकाचा गळाच लय बरका आहे बाई टॉपचा
ह
डोक्यातन खाली जाईनात आ
बघून ट्राय करून आणायच मग
नाही तिथ त्यांनी देत नाही ट्राय करायला सेल मध्ये गर्दी मुलकाची आणि ट्राय आणि करायला देतात रे आणि जीन्स पाचशे ला तीन
मग घ्यायचं नायने
घेतलो कि म फिटवाल्या आहेता ग मला लूज पाहिजे
बॅगी बघा असल्या तर
नाही बॅगि नाहीत तीत फिट ऐता
ग्रे कलर मध्ये आहे काय
ग्रे मध्ये आत्ता सगळा माल संपलाय. ग आता सगळ्या त्या फाटक्याच एता
मग ते सगळं संपल्यावर कशाला जातेस. आधीच आहेत. नाही. तुला आता सेल लागून तो किती दिवस झाला माहितीे सुनी कावा आलाय तो इंस्टाग्राम वर सेल लागलाय म्हणून
तरी पण लायकरामध्ये अश्या हायता काय दोन पॅनटा लायकरा स्ट्रेचेबल असत की
खर ते स्ट्रेचिबल तरी बी ते बसतयच ग हे करून असं बरोबर वाटत नाय ती बॅगे. कस
बॅगी तुला पाचशे ला तीन कोण दिल. बाळा पाचशे ला मिळत नाहीत.
तर ह शो मला आवटलं. शे मध्ये पाचशे ला हडल्या तीन.
नाही बॅगी नाही का फिट आहे. का मला पण बॅगीच पाहिजे होती.
हम. हम
माझ्याकडे ब्लॅक आणि स्काय ब्ल्यू हा आहे. मला ब्ल्यू मध्ये. एक डार्क ब्ल्यू मध्ये पाहिजे. होती. आणि दगडे कलरमध्येध्ये एक
डार्क. ब्ल गे
आता ग्रे मध्ये फिट्ट आहे. तती आयती. इ पण म्हणून ते आतली पाहिजे. होती पर ते काय मिळालंच. नाही. आणि टॉप मध्ये दोन चांगले. सोड शॉर्टस की कुर्ती. टाईप जरा दोन कुर्ती आहेत. आणि एक टॉप. असल्यासारखा ह नंतर फोटो पाठवतो. आणि एकाच मला ते आवडायलाच. नव्हत. मी घे झालो. मममी घे. घे कापड चांगलाय. मी घेतली.
हम्म
आणि ते त्याचा. गळा बारका आहे. की
हमं
आह
मग ते न अड्या्यांनाच खालीेत.
होय नारड्यात नस यित नाही. खाली डोक्यात नव्हत. नाच मग ते परत देऊया म्हण. तुला सांगितलेलो.
आता कस. घेतील परत
जे अगं मग काय टाक ठेवायचं. घरात ते काय करणारस त्याला घेऊन.
सेलचा माल खरं परत घेतील. त्या सागं
विचारायचं बदलून द्या म्हणायचं. परत घ्या. न ग बदलून द त्याच्या बदल दुसरं. दे म्हणायचं. ग आणि का रे काय म्हंटलीस.
पाच रुपये.
हॅ लो
हॅलो
ह. हा. तू. अजून हा बोल
हाय
हय जायला नाही ग मी
हा
जायला नाही बघायला आम्ही
मग जायचं नाही तो मी ते वाटत की
स्टँड जवळ आहे. ग बा तू तेवढा लांब कधी जाव.
हो.
आं
कॉलेजला.
कॉलेज. ला सकाळी का सकाळी. पप्पा सोडतात. स येताना पण दुपारी तिच्या् गाडीवरनच येतोय. क्लास ते नसतोय. टायमिंगमध्ये पोहोचायच असते त्यामुळं काय मिळतच नाही जायला पप्पासनी पण घ्यायचे होते कपडे घेऊन आला
कसले घेतलेस
काय नाही फक्त टी शर्ट घेतल्यात दररोज वापरायला
ति सड कस बसल्याय हो
टी शर्ट चांगले मिळाले सोड साडेपाचशे ला एक
किती घेतली
ती दोन घेतलो आणि एक रेग्युलर वापरायला एक घेतलाय
शर्ट घेशील की नाही आणि ते आता ह्याचा पॅन्टा आनायला लागतील ग नवीन
कसल्या
फॉर्मल पॅन्टा नविन आल्यात की ते शिवून घेतात त्यापेक्षा ते फॉर्मल पॅन्टा
घेतच नव्हतेच मी ते शर्ट पण बघितल ते शर्ट सगळ्याकनी फुल हातोप्यांच असत रेडीमेड शर्ट त्याने फुल हातोप्याच घालत नाही
ह
मग हे आता कामात घालायला टी शर्टच लागतात म तेच घेतलं
हम्
घेत बी नाही मागच्या वाढदिवसाला मम्मीने घेऊन दिली ते ब दोन त्याच्यावर ह्या आत्ताच गेलता हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो